आवाज येतोय येतोय का ग मला येतोय तुम्हाला येतोय का
हो हो
ओके क येतोय येतोय आवाज तुमची तब्येत मग ना एकदम छान
मग काय
मग काहीच बाहेर फिरायला त जाणार नाहीे आता काय करणार घरात बसायच आणि आस्वाद घ्यायचा बाहेर पडणार पावसाचा घरात बनणाऱ्या व्यवस्थित व्यजनांचा
हम्म
कारण नेमकं आहे असं ना कि पाचवा स हवा म नवीन नवीन काय ऍड करायच विचार केला आता काय सगळ्यात जास्त तर फेव्हरेट भजी भजींचे जेवढे प्रकार आहे तेवढे प्रकार खाऊन मोकळे करायचे मग नंतरून बघायचा एखादा छानसा असा पदार्थ कि ज्याला जास्त वेळ नाही लागणार पण झट की पट बनून तयार होईल असं गरमागरम पण पाहिजे हम् पण लवकर होणारा पण पाहिजे हो ते तर गरजेच आहे सुचवा तुम्ही एखादा असा पदार्थ हा मी ऍकच्यूअली हे सांगत होते ते काल ना आम्ही एका झा एका ठिकाणी बर्थडे पार्टीला गेलेलो होतो पूर्ण फ्रेंड सर्कल जमा झालेला होता आमचा म बसलो बसलो आम्ही बोलत बोलता बोलता तोच विषय निघाला आमचा कि आता म्हणजे आता ग माझा कसा आठवा महिना चालू आहे आता पाच दिवसांनी तो संपून नववा लागणार आहे मग नववा लागल्यानंतरुन कस मला जास्त फिरता फिरता कुठेच येणार नाही घरातच राहावं लागेल मग आमचा काल असा विषय चालू होता की माझी डिलेव्हरी व्हायच्या आत दोन दिवसासाठीची कुठेतरी छानशी न जवळच म्हणजे अ गाव न सोडून जात किंवा आऊट ऑफ जास्त लांब न जाता जवळ जवळ जशी एखादी ट्रीप काढूया म्हणून आपण म्हटलं मला येण शक्य होणार नाही म्हटलं कदाचित तुम्ही लोक जाऊन या किंवा फिरून या त्यांचं म्हणणं असं पडलं की नाही आता छान पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तर फिरण्या मजा पण द्विगुणित होईल आणि फिरण्यासाठी आम्हाला तुम्ही पाहिजेत बा सोबत असं म्हटलं अग मला येणं शक्य होत नाही होतं सांगता नाही येत माझ्यामुळे तुम्ही कशाला तुमच्या आनंदात मिठाचा खडा टाकता म्हटलं तुम्ही लोक जाऊन या त्यांचा हट्ट असा चाललेला की नाही तुम्ही पाहिजेच म्हणे तुमच्याशिवाय आम्हाला मजा नाहीयेत म्हणे कुठेच म्हणे तुम्ही असायलाच पाहिजे म्हणे नंतरून काय मग परत तुम्हाला लवकर बाहेर निघता येणार नाही म्हणे जोपर्यंत पिल्लू सहा चार सहा महिन्याचा होऊन नाही जाणारं तोपर्यंत तरी नंतरून परत आपला प्लॅन बन बनतो नाही बनतो सांगता नाही येत म्हणे कारण आम्ही ना गेल्या मागच्या वर्षभरापासून कुठेतरी जाण्यासाठीचा प्लॅन बनवतो आणि तो प्रत्येक वेळेला कोणाच्या ना कोणाच्या डिलेव्हरी मुळे ना पोस्टपॉन्डच होतोय आता आमचा जो फ्रेंड सर्कल अल्मोस्ट सगळे मॅरिडच आहेत त्या फ्रेंड् सर्कल मध्ये तरं एक एका पाठोपाठ एक म्हणजे असं समजा की वर्षभरात दोन लेकर जन्माला आलीच समजा तर एकाची प्रेग्नेन्सी होती ती सातव्या महिन्याची होती त्याच्यामुळे ती माहेरी निघून गेली मग आम्हाला कुठे जाता नाही आलं कारण ती अव्हेलेबल नव्हती त्याच्यानंतरुन दुसरीची गुड न्यूज माहित पडली तिच्या सातव्या महिन्यात हिचा तिसरा महिना होता म नंतरुन ही माहेरी गेली डिलेव्हरिला त्याच्यामुळे तेव्हा पण जाता नाही आलं तर नेमकं ती सातव्यात होती तेव्हा माझा तिसरा महिना होता म्हणजे साधारण असं म्हणजे आमची ती सायकलच सुरु झाली आता डायरेक्ली मग त्यांच म्हण असं पडलं की अजून एखाद दुसरं कोणी प्रेग्नेंट होईल आणि परत तो प्रोग्राम पोस्टपॉन्ड होईल त्याच्यापेक्षा आपण आत्ताच हा सगळा प्रोग्राम आवरून आणि मोकळ होऊया म्हणून म्हटलं बघूया तुम्ही प्री प्लॅन करा म्हटलं मी बघेल म्हटलं जर माझी तब्येत बरी असली किंवा माझ्या मनाने साथ दिली म्हटले येण्यासाठी तर येईल म्हटल नाही तर तुम्ही लोक नक्की जाऊन यायचं म्हटल मी जरी नसले म्हटल तरी असा काल आमचा विषय निघालेला मी तोच विचार करत होते म्हटलं अजून पावसाचा पत्ता नाहीये पण जाऊन जायच तरी कुठे म्हटलं आज बिचाऱ्या पावसाने हजेरी लावली आमच्या इकडे मस्त पैकी नाही म्हणजे मला माझ्या मनात एक गोष्ट आली ती सुचवू का हो बोला ना ऍक्चुली पाऊस चालू झालाय म्हणून बाहेर फिरण थोडासा रसकी होईल हम्म हम्म
आणि पण मग एक
करू शकत की जसं तुमच्या घरात किंवा तुमच्या फ्रेंड शिकव तर आपण म्हणतो ना की नाईस सगळ्यांनी क्र घालवली मैत्रिणी सगळ एकत्र एक रात्री जरी आले रुट पण मी राहणार पण सगळे एकत्र तू म्हणत ना पैजामा पार्टी ह ते आहेत तसं पण मग नेमकं झालं कसं नाही आता सगळ्यां फॅमिली म्हणजे अस एकखल खोरं कोणीच नाही कि जिथे आम्ही पैजामा पार्टी करू शकत असं नाही अशी स्पेसच नाहीे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठे कारण कस प्रत्येकाच्या घरामध्ये फॅमिली आहे स या सा मग घर कुठे सापडयला तयारच नाही त्याच्यामुळे मग कस एक तर ते बाहेर जाऊनच करावे लागेल नाहीतर त्या वेळेची वाट बघावी लागेल जिथे एखादा घर आम्हाला मोकळं मिळेल पार्टीसाठीठी असा विषय
तोपर्यंत माझ्याकडे तेवढा वेळ असेल नसेल मी पण नाही सांगू शकत ह प्रश्नच नाही आहे मगअसा काल आमचा डिस्कशन काल मला इतक हसायला येत होतं कसा आहे ना बाकीच्या बिचारा एवढ्या प्रेग्नेंट ध्ये कुठेच फिरू नाही शकल्या काहीच नाही करू शकत मी एकमेव अशी स्त्री आहे आमच्या ग्रुप मधली की माझी प्रेग्न्सी असून सुद्धा मी सगळीकडे फिरतेो ते सगळीकडे जाते सगळ्यांचे बर्थडे वगैरे अटेंड करते हा चांगलं म्हजे म्हणू शकतो आपण ते आपल्याला अ त्यानंतरक्की आपण आणि मेन म्हणजे कस आहे ना पण एकदम केअर फुले फुली बाईक राईड करतात ना त्याच्यामुळे मग टेन्शन नाहीे म्हणजे एकदम सेफ मी त्यांच्यासोबत कुठेही जाऊ शकते मग त थोडाफार लांबदूरचा प्रवास काय असे ना त्यांच्या सोबत रा म्हणजे ते सोबत राहिलेत ना काळजी करायला किंवा काही टेन्शन नाही राहत मला मी आरामात कुठेही फिरू शकते मग बघ काल तर त्यांनी तसं म्हण नाही केलं आहे त्या प्लॅन जर तयार झाला झाल्यानंतर त्यांच मन जर बदललं नाही तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे मला फिरून येता येईल ज त्यांचं मन बदल तर मग काही सांगू नाहीकक्च्युली त्याच्यात आपली पण रिस्क आपण आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे ती पण एक गोष्ट आहेच आहे हम् बघू आता आता काय होतय कसं ठरतय तरी तुमचे टाईम म्हणजे आठवा न महिना ना त्या त्यांच्यामुळे तो विचार करावा लागतो आता माझं सेव्हन मंथ होतं ना सेव्हन मंथ मध्ये मी माझ्या म्हणजे भावाने फोर व्हीलरच काढलेली मी फोर व्हीलर मध्ये मस्त पैकी माझ्या मामाच्या गावी फिरून आली मी आता धोंड्याचा महिना सुरू व्हाय अगोदर त्यावेेळेला म्हणजे तो त्याेला तो ट्रॅव्हि पिरयड असतो ना आपला फिरतो घेऊन ते सेव्हन पर्यंत आपला बेबी मत पिरेड असतो कुठेही ट्रॅव्हल वगैरे करू शकतो बिंदास त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत पण मग आठव्यापासून नवव्यापर्यंत कसं आहे हा काळ थोडासा नाजूक काळ हा नाजूक काळ असतो मुळे मग इथे कसं आहे स्वतःच्या मनाला आवर घाणं जास्त गरजेचं पडून जात असं कि ती इच्छा राहिली आपण आपली काळजी आपल्या काळजीपेक्षा जास्त करून बाळाची काळजी हम् ते केलं तर म्हणजे आपल्याला त्याच अ च त डॉक्ट ह्याच्यानेच जाईल मी जरी गेले तरी डॉक्टरांना आधी विचारेल कन्सल्ट करेल जर डॉक्टर म्हटले कि ओके आहे जाऊ शकतेस वगैर तरच अदरवाईज नाही कारण कस आहे आपल्याला आपल्या जीवापेक्षा शषा आणि बाळाच्या जीवापेक्षास् काहीच इम्पॉर्टंट नाही आहे आणि त्यात त्यात फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे माझीओ हा तेच तेच तेच बघूया आताटे प्रेग्नेन्सी मध्ये म्हणजे मी एक बरे ून तला ट्रेन काय ट्रेन सेफच आहे मना तशी म्हणा नाही म्ह ट्रेन सेफ झाल्यापूनस्न आहे ्ॉब्लेम हबंड ऑफिस असल्या म त येऊन इ तर तर मग एक आहे की जेव छोट्याला तेव आपण छोट्याला सभावू ह बरोबर आपल्याला युनिव्हर्स खू सांभाळायला लागते हे एक आहे मी पण खूपदा अ जर आपण स्वतः का व्यवस्थित घोय त्या गोष्ट ती ना एकदम आपल्या आपल्या दिशेने बरोबर बरोबर घडत जातात त्या गोष्टी आता जस मला माझ म मी विचत होट चालउड करतील की नाही करतील म्हणून पण योगा योगा असा झाला की भावाच होणे होणे चालू होतं म्हणजे तो जर येणार असता तरच मला जायला भेटला असता नाही मग आई आणि वहिणी बस जाणार होते पण तो आला म्हणून मग मला गाडी जायला मिळालं म्हणजे आमचा प्रवास एन्ॉयफुल तर झालाच झाला पण मला आरामशीर जात आलं फोर व्हीलर असल्यामुळे आणि आरामात येता पण आल आणि माझीॅ पण चांगळाली हो आणि माझी प्रबळ इच्छा होती की मला जायचंच होतं गावाला कारण कसं आहे म्हणजे मम्मी माझी आई जी आहे ना तिचे मावसा मावसा हामसच तर तिथे म्हणजे फक्त तेच आहे आता फक्त म्हणजे मामाचं गाव म्हणून आम्हाला फक्त तेवढं एक घर उरलंय आता चलत मामाच हा आणि माझ मामा जे आहेत ते आमच्याच गावात राहतात त्यामुळे मग तिथे कसे कधी जात क लून त्या ठिकाणी जात आलोय त्यामुळे मग तिथ एक अटचमेंट वेगळ आहे आणि आजोबांची तब्येत पण कशी थोडीशी गरम गरम असते त्यांच कधी काय होऊ शकतं सांगता नाहीेत कारण त्यांचं वय पण आता बऱ्यापैकी झालं म्हट डो मिणे अगोर आपण एकदा त्यांना हत खेळत बघून येऊया अशी माझी प्रबळ इच्छा होती आणि मला त्या गावाला जायचं होतं त्या गावाच्या एक आठवणीनं मला माझ्या या्या दिवसामध्ये कॅप्चर करून घ्यायच त्या माझ प्र इ्छा हो झालंच तस नेमकं की भावाला सुट्टी पण मिळून गेली भाऊ आला पण म्हणून मामही छानपैकी गाडीमध्ये गेलो पण आणि गाडी मधून आलो पण तीन दिवसाची ट्रिप होती त आची हो च म्हणजे छोट्या छोटे गोष्टी पूर्ण होतात ना तर आपण ख ठ होतो ना आपल्यामुळे ना आपलं येणारे बाल सु हो आणि मेन म्हणजे ना की असं घरी तररी एरवी ना मला असं थोडस नाही का काही झालं की आपण थोडंसं तोंड उतरवून वगैरे बसतो गेल्यानंतर नाही मला असं एकदा पण असं आठवलं नाही की मी थोडीफार उदास झालीय किंवा मला कुठल्या गोष्टीच वाईट वाटलय किंवा माझं मन नाराज झालंय किंवा असं काही काहीच नाही इतके तीन दिवस आमच्या हसत खेळत कसे निघून गेले मला ते पण नाही कळा आणि म्हणजे परत घरी येण्याचा दिवस कधी उगवला ना तो पण लक्षात नाही आला कारण तिथे मावश वगैरे पण जमा झालेल्या होत्या मग त्या मावशांसोबत हासी मजाक करताना तो वेळ कसा निघून गेला तेच नाही कळलं छान वाटलं म्हणजे पण बोलता बोलता आपल्या टाईम नाही आपला पण वेळ निघून गेला चाले चला छान वाटलं तुमच्याशी बोलून नक्की नक्की
हो का चला बाय